काय चाललंय.
काय नाही तुमचं काय चाललंय.
निवांत बसलेलो बघा आता वाऱ्याला इत खिडकीतन बाहेर सगळं हिरवगार झाले बघ. पाऊस लय पडला इकड. ते जार चांगलं दिसते निसर्गरम्य वातावरणात येऊन बसले.
होय का.
होय तुमच्या इकड पाऊस बिउस आहे का नाही?
पाऊस झाला ना ओ भरपूरच पाऊस झाला.
पेरण्या वगैरे काही झाल्या का नाही तिकड?
हो चालू आहेत.
होय का.
आता बघा आमच्या तर रानात हे लावलंय.
अरे वा वा वा! म्हणजे तुम्ही जे म्हणतो आता मला वाटतय. अं दसरा दिवाळीती येणार गणपतीच. तुम्ही गव्हताय बरं का गणपती सीझनमध्ये.
हा बरोबर! गौरी गणपती मध्ये येईल आता हा.
हा तेच की, चांगलं पैसे राहत्यात बर का हो हो. आमच्यात आता लागणे काही मोठी आणि खडोय आमची राहणं काही मोकळी नाही ती, पुढच्या वर्षी मोकळी होणार ती.
हा हा हां हां, बाकी मग कॉलेजला वगैरे जात की नाही?
कॉलेज आमच झालं आता आता आम्ही
हो मी विसरलीच आ ओ हम् बरोबर कामाच कधी बघ ताय माता कशी तच करणार आहे.
आता शेती आहे आम्हाला लई त्यामुळे शेतीच बघणार.
हा हा ठीक आहे, असं पण चांगलं आहे.
हा मग तेच की शेतीत आम्ही आता एक एकर पेरू लावणार आहे. आणि पाच एकरात आमची केळी आहे, आणि साडेसात एक कमचा ऊस आहे आता यावेळी.
हो का मग असलं का काम करताय तुम्ही कार्यावरती.
आओ रिचार्ज विचार्ज मागला तरी पण परवडेल. आस हो पैसे कोणाला नको आहे ते, शेतात तरी काय वाईच खर्च होतोय असं नसतंय ओ. काम कुठलं जरी असलं तरी कामाला आपण रिस्पेक्ट देतो सगळ्या कामासनी.
बरोबर आहे, बरोबर आहे.
आणि कार्यान माझं तस चांगलं भलं केलेय बघा.
हम हम.
माझं काय सगळ्यासनी जेवढ्या जेवढ्यासनी काम दिले ते चांगलच झाले हो.
ह् ठीक आहे ना हेल्पफुल आहे थोडस आहे ना म्हणजे टॉपअप स्मॉल टॉप अप म्हणायला गेलं तरी पण माणसांचे रिचार्ज वगैरे हम
छोट्या छोट्या गरजा भागल्या तरी पण आओ बघा की आता महागाई किती वाढलीय. आणि एकतर काम बीम नाहीत. ती त्यात ही अस ही जरा काम आल्यावर जरा प्रोस्ताहन भेटते हो काहीतरी आपण करतोय अस. नाहीतर ग्रॅज्युएशन झालं पण अजून काम नाही, काय नाही.
बरोबर आहे स्किल्स तुम्ही काय केलेलं. म्हणजे शिक्षण काय झालंय तुमचं?
बिए झालेय बघा बिए.
म्हणूनच काम नाही बहुतेक तुम्हाला.
आओ काय आता बीएच व्हॅल्यू राहिले नाही. पहिला जमाना गेला. आहो आमची तेवढी एक्यू लेवल
त्यात तबलिक ते तुमची माहित असून तुम्ही कशाला एवढं ह्याच्यात पडाय बीएन ह करायच बीसीएस ला वगैरे घ्यायचं ना
ते काय झालं की आता घरातली म्हणली काय करतोय घरात बसून बाराई झाल्यावर रान बघत बघत आपल टाक कुठं तर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन म्हणून मग टाकलं. ती कस तर बघा तीन वर्षाच मी पाच वर्ष लागली मला ती करायला. इतक्यांदा इशे गेलं माझ आता काय करायचं
अह बियला पण असं तुम्ही काय गंडबिंड होता का काय इतकं
अड नाही हो पहिल्यापासूनच आम्ही जरा कसं पायतालमी लावतो त्यामुळं कस ती जरा तर आम्ही ल मी त होतो
म्हणजे काय
ह आह आली म्हणजे रेसलिंग रेसलिंग तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायला लागतंय आम्हाला.
अरे स्लीिंग होय कुसत खेळत कुसत म्हणा की तालमी मी काय म्हणताय
तालीमच म्हणते त्याला प्रॅक्टिसला जात तीत तर जिम कशी असते जिम मध्ये माणसं व्यायामला जातात तसं तालीम म्हणते त हो खूप पहिलं आणि तिथं व्यायामला जात. तो असं असते.
हम हम हम हम हम
आम्ही तिकडे कोल्हापूर ला होतो न्यू मोती बता आल मीत तिकडे एक पाच वर्ष होतो त्यामुळे जरा अभ्यास दुर्लक्ष झालं हो म्हणजे पायाभुज पाय असतो ना पाया आपली पहिली दुसरी तिसरी चौथी ती पचवीस सवीसात आठवी पर्यंत काय मी शाळेतच गेलो नाही मला कस तरी फक्त मराठी वाचा येत आता फक्त हळूहळू एबीसीडी शिकलोय ते उडत बाबा आखकी काय मला तिी इंग्लिश काय बघा कळतच नाही इंग्लिश बघितलं की मला चाकारते
विषो विशु विशु
इंग्लिश बघितलं का नाही कि मला चाकारत बघा चाकारत
होय का हा काय नाही तुम्ही मग क्लास लावा थोडंसं चांगलं इंग्लिश केल्यानंतर तर
अहो आता हे वय राहिलय का आपले बघा कुठ क्लास करायचा आता
अहो आता क्या ह उमर हो गय है आपकी
अहो आमच्या आत्ता वय बघा बावीस आहे वयामानाने तेवढं बरच वयमानायच
काय बोलताय तुम्ही असं काय असं नका बोलू
हो ते कसं झालंय म्हणजे आता इच्छा गेली हो एवढं ग्रॅज्यू आपल्याला बी येत बघा की पाच वर्ष लागली आणि
हम् अहो तुम्हाला ते जाऊ द्या ऐका की आम आमच्या इकडे ना आज कार्यक्रम होता वृक्ष रोपणांचा
होय अहो चांगलाय मला पण ते आवडतं मी त्यात सहभागी आहे बघा वृक्षरोपणात म्हणजे मी काय करतो तुम्हाला माहितीय का म्हणजे मी आता आम्ही मागच्या वेळी कुठे फिरायला गेलेलो तिकडं कोकणात फिरायला गेलेलो आम्ही काय करतो हा उन्हाळ्यात जेवढ्या आंब्याच्या कुया जेवढ्या वाटते त्या का नाही आंब्याच्या मना जांभळाच्या बिया. परत फणसाच्या फनस फनस उन्हाळ्यात भेटतो ना म जेवढ्या आपल्या बिया साठतात ना म्हणजे फणसाच्या आंब्याच्या परत जांभळाच्या त्या काय करतो त्या आम्ही बिया साठवून ठेवतो आणि एक एक पिशवी आंब्याज जरा जास्त असते त्या कोुया आणि एक एक व येतं का नाही अशा पावसात आम्ही फेकतो जाताना म्हणजे कुठं वाटल तिथे तर थोड्या थोड्या थोडं बिया म्हणजे काय हो ते थोड्या दिवसान एक बघा पन्नास कुया फेकले त्या दोनदरी झाडं उगवली तरी म्हणजे खूप फायदा आहे बघा
हम्म बरोबर आहे
म्हणजे निसर्गाला आपल्या मदत पण होती बघा आणि बिया आम्ही अशाही काना आहे वर्षाला मला वाटतं एक शंभर एक जांभळाच्या आणि शंभर एक फनसाच्या आणि पन्नास एक कोयापेकतो त्यातली म माझं मत आहे पाच एक झाड जरी आली जांभळाची आणि पाच फानसाची तरी किती मदत होईल आपल्या निसर्गाला आणि त्याची फळ कोण खाईल ती खाईल पण ऑक्सिजन तरी देईल का नाही सगळेच मी आपल्या
हम्म बर अगदी बरोबर आहे तुमचं
म्हणून आम्ही बघा आणि आमच्या रानाच्या कुंपण केले आम्ही बघा आंब्याच्या झाडांनी तर आम्ही कुंपन केलेने दहा नारळीची झाडे लावली ती नारळीचं झाड तरी
आम्ही आता पिंपळ लावलेय जेवढं म्हणजे ऐकाली जेवढव मोठ झाड लावू तेवढं आपलं ऑक्सिजनचा व हे
हा हा बरोबर ब ते झालं पण कसं झालं आंब आणि नारळीचं झाडा तस ना आपलही फायदा होयला लागले ते आम्हाला म्हजे आम्हाला वाटते कधी कधी त्या आंब्याची सगळी बाग करू काही त्या पाच अकात दती कस हैशगत ह बायव ड त्याला राखणीला कोण नामच्या तो मी एकटात आहे मग ती चोर पण लय असते ती अह काय नेट फाडते तीन चार इकडे सोळ सोळ आठ नसता हा बालं म्हटलं की पोत्याना चोरते तथलं नुसत बघा आंब म्हणजे कायर्या आल्यापासून नसती त्याला महर आला म्हटलं की झाड आहे माणसं चालूच इतकी माणसं दमावते ती काय सांगा तो आणि ती नारळीच्या झाडापासून बघा जाम फायदा येत आम्हाला म्हणजे काय होते वर्षाला एक चारशे एक नारळ निघते ती आणि तीसशे एक रुपययाला एक नारळ निघ जाते
हम्म बरोबर बरोबर
तीस रुपयेला आपल्याला जागेवर ने लवलंही परवडतेय म्हणजे नारळीचं इतका पैस वाते त बघाकर भयाकर
हो हो हो अगदी बरोबर आहे
त्यामुळे ती चांगलं परवडतं असं वाटतंय की नारळ चारा करू का आंबा करू त्यात जरा करण प्यऊजन आहे पण असो आता घरातली म्हणते ती नकोकच असल काय क आहे त्याच्या परत मुळ्या निघत नाहीत त्या दुसर काय करायचं म्हटल्यावर जमत नाही त्याच्यामुळे जरा राहतंय हो नाहीत ती तस ल फायद्याच आहे केरळचा भागा आहे की माणस नारळीच्या भागाला होत ते ना आपले आराम करते
बरोबर
तीच तर तुमच तुम्ही काय झाडं बिडला होता का नाही कुठली
सांगितलं ना आम्ही आज तेच की कार्यक्रम होता पिंपळाची झावडेे लावली ते माहिती सांगणारे आलेले ते सांगत होते की अशी झाडं आहेत कोणती कोणती म्हणजे जी जास्त ऑक्सिजन घेत सॉरी जास्त कार्बन डाय ऑक्साइड घेते आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देते अशी झाडं आपण लावली पाहिजेत
हो ते झालेच की आता आपणच आपल्या देशाला म्हणजे पॉोल्युशन प्रदूषण पण लय झालंय त्याच्यामुळे आपण वाचावलं पाहिजे आपण अ आपण आपलंच भविष्य म्हण ना हो देशातच जाऊ दे पण आपलंच भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं देशातच आपल्या गावच म्हणार मस्त आपण युवा आहे युवाच्या नात्याने आपण काय ना काय तर कर्तव्य बजावली पाहिजे ते असं मला वाटतं प्रत्येकाचं ह कर्तव्य आहे वर्षाला दोन तरी झाडें लावण मला वाटतं बघा पण आता काय माणसं झाडं लावती तर दोन ला होते तीन दहा तोडते हे चुकीच आहे बघा आत्ताच्या काळात तरी झाडाला जरा जपलं पाहिजे
हो बरोबर आहे तुमचं
ह् तसतर
हम्म चला मग काय तेच तेच आता जेवण करायचं आता जेवण कर ते चला ठेव काय हम्म हा बाय बाय